हॅलो, हा बोला की
पीठ असतय आम्ही उतनी घेतोय, खर कनी नंतर ना पातळ होतय लय ते. म्हणून असं कोरड-कोरडच होतया आणि जस जस हे होईल क नयी मळल क नयी तस तस ते
हा
पीठ अस पातळ करच नाही, नाहीतर एकदा आपण भाकरीला पीठ मळ मळायचय तस मळून ठेवलं क नयी ते पाक पाणीच होतंय त्याच.
हा हा म्हणजे प्रत्येक एक एक भाकरी करताना, मळायचं
हं मळायच म्हणजे घ्यायची उतवणी खर असच जरा जरा असं वाळं आहे तसच पीठ ठेवायचं एका साईटला काढून ते.
हा हा, मग किती भाकरी करायला लागते, कुणाकुणाची असते एकादस?
आमच्यात बाकी कोणाची नसते मिस्टरांची आहे सासूबाईंची आणि सासऱ्यांची असत्या.
हा हा
हम्म
मग त्याच्यासोबत आणि काय पा, हा हा पापड तेन आणि काय भाजायला लागतय?
ते नाय, अ हे करतोय अ शेंगदाण्याचा कूट आणि ब शेंगदाणा असं पाणी घालून मिक्सरला लावतोय. आणि बट बटाटू त्यातच मिरची घालून असं तेची आमटी आणि बटाटुची भाजी. असं करतोय, बटाटूची भाजी. अ म्हणजे असं शेंगदाण्याचा कुट घालून पण चांगली लागत्या असं बटाटू शिजवून त्यात शेंगदाण्याचा कुट घालून, मिरची घालून ती बी चांगली लाग. ते म्हणजे एकच रबरबीत केल त चालतंय असं लय अस घट्ट नाय पातळ नाही. आणि अ हे करून केलं अस मग अ मिरची घालून अस नुसत फोड्या फोड्या चिरून जर परतल्या तरी पण चालत्यात.
चालतय, हा हा फक्त भाक भाकरी सोबत खायला घट्ट भाजी.
हा म्हणून.
हा मग डबल ताप आहे की उपवास तेन असल्यावर.
होय डबल ताप आहे उपवास असल्यावर नंतर डबल ताप होतोयच कारण अ
हम्म हाय, वेगळ हं त्यांना पण करायचं अस भाजी, आमटी आणि भाकरी करायच तुम्हाला भाजी, आमटी आणि भा ह.
करायच लागते आता मग आता संध्याकाळच्या आल तर काय आम्हाला भात आमटी करायच लागतत त्यांना भात आमठी आता वरीचा भात करतोय संध्याकाळचा आणि शेंगदाण्याची आमटी करतोय
हा आणि भाकरी
भाकरी नाही करीत संध्याकाळच्या वरीचा भातच हा एक टाइम खरं त्या वरीच्या भातन का नाहीं पोट गच्च होते
गच्च होतेय होय
हा
हा हा
एकदम असं भरल्या गतीन व्हते
हा हा हा तेच की शाबू खाल्यावर होत नाही शाबू खाल्ल्यावर पित्त होतय
हम्म
आणि नं पहिल्यां खाल्ल्या खाल्ला खायंला वाटलं नंतर नको वाटतेंय ते
आ नाहीं बा शाबू शाबू अजिबात सोसत नाही तर संकष्टीला आम्ही करतोय का नाही नाही बा एक एक घास कुठे खाल्ला खाल्ला नाही तर नाहीच
हा आमच्यात तर कुठे एकत्र जेवतो बघा
हां
संकष्टी आमच्यात आता सगळ्यांचीच असते पिल्याची सोडून दादांची आत्ती मामांची ह्याची ची माझी बारा एक ला ह बारा एक ला सकाळी जरा शाबू करते खायापुरतं आणि दादांच्या डब्या पुुरतं
ह
मग सकाळी कोण मामा जाय जायचं असे रानांत ह्यांनी कुठं तरी कामाला जायचं असं म्हणून खात्यांत थोडं थोडं मग दुपारी आम्ही खायच्या टायमालाच करतोय सगळ्यांना
शाबू हा
मग तेच गरम गरम केलं की मग सगळी खातोय जरा पापड तळलेल असते मग एक टाइम खाल्ल कि मग नंतर काय नाही दिवसभर
नाहीय बा आमही नाही आंग शाबू आमच्या आवर्जून कोण खातच नाही आमची पोरं खातात
ह हा हा मिस्टरांना आमच्या लागतेय शाबू
हम्
शाबू दही हा आवड आवडत आहे असं नाही खरं उपवासा दिवशी ऐन टाईमाला खाणार नाहीत खरं उपवासा दिवशी लागणार
हम्म
ते मला कोमलताई कसं म्हणल्या हे करायचं काय बर बटाटा आपण चिरून भासतो ना किंवा किसून भाजतोय तस बटाटा शिजवून घ्यायचा म्हण
हम्म चव लाग
हा आणि ते काप करायचं म्हण आणि तो नंतर शाबू भाजताना बटाटा शिजवून घ्यायचं बटाट्याच्या भाजीला आपण कसं शिजवून घेतोय बटाटा तसं शिजवूम घ्यायचा म्हण
हम् होय शिजवून बटाटे पो शाबूला चांगलं लागतात
हा मी आम्ही कधी केलं नाही आता ह्या संकष्टीला करतो
हम्म आमच्या आई कायमच शिजवून घालत्या शाबूला हम आम्हीच भाजून आणतोय पण भाजून चव लागीत नाही ते तेल दुसरीकडं राहतयं आणि बटाटू दुसरीकडं राहतय अ भाजू हे करून घेतलं क णी सगळं असं मॅच होत ते फळफळीत हुईत नाही शाबू असं लई
मिक्स केलं का ते हम लावतो
चांगलं लागतंय चवीला पण
हा आता मी पण आता संकष्टीला करून बघतो की
हा संकष्टी कधी आहे वो
संकष्टी आता ह्या महिन्यातली झाली आता पुढच्या महिन्यात
एक बास हम्म फुडल्या महिन्यात या महिन्यातली झाली काय झाली हम ती संकष्टी महिन्यातनं एकदा ईत्या त्यानं क अशी उशीरनं आल्या उशीरनं आल्या अशी वाढत्या वो
हा
हम्म
आता झालं की आता महिना संपत आला आज किती तारीख
हम संकष्टीचं एक महत्व आहे बघा चंद्रोदयशिवाय सोडायचं नाही एक एक जण आधीच सोडत्यात आवो
हो आमच्यात पण इथं सोडत्यात आम्ही नाही कधी तसं
आम्ही पण नाही बा कधीच नाही.
टाईम झाल्यावरच मग स्वंयपाक तेन आवरतोय. हं टी व्ही बघत हिकडं तिकडं भांडी तेन घासून ठेवतोय आधी.
हा
आणि अह
आण असू दे आण तेन सोडतोय
होय होय आम्ही पण टाइम झाल्याला आरती करतोय सगळीजण आणि मगच मग घालताना जरा चपा आधी असं काहीतरी स्पेशलच असतय त्या दिवशी. अख्ख्या मसूर सोयाबीनची, ग्रेव्ही. किंवा कधी तर पनीर असं असतंय. छोले कधी ते करून घेतोय आधी. नंतर भात फोडणीचा करून घ्यायचा. आणि नंतर मग
हम्
चपात्या शेवटी करतोय. पोरग्याला जरा पोटात घालायच आणि पट चपात्या करायच्या. मग भांडी घास सायची. अनी मग बसायचं.
हा. मग आम्ही पण तसचं करतोय. झाली पाच काॅल आता त्याचं पेमेंट येईल पाच कॉल पूर्ण केल्यावर. नाही आता कसं येईल. टास्क कम्प्लीट झालाय त्यो खरं तुझा
माझं बी येत्यात माझं सगळं कॉल झाल्यात की नाही पहिल्याचं. त्याच्यावर आणि कॉल लागत्यात. खरं ते आता पेमेंट येणार नाही नई
येणार की.
होय सना ताई जुना कॉल आहे की नाही माझा. त्याच सात कॉल झालते. त्याच पेमेंट आता येईल. हा. आणि चाल
कॉल चालू झालेय का? हम हम मग हे पूर्ण झाल्यावर, वाटलंस तर ते पण पूर्ण करा.
नाही.
अं?
नंबर नाही मला कॉल कराय हाय यालाच, आणि ते काय ट्राय करू. निधिशाला पण पाच राहिल्यात ती म्हणत्या करून बघू का?
हं.
हम् हम. काय मग आणि?
दिदीच्याला काय दिदीच राहिल्यात पाच.
हम् ते एक वीस झालतं आणि बंद पडलं नव्हतं व्हयं.
ते प्रॉ प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय वाटतं मग ग्रुपवर टाकलं नव्हतं का?
हम् प्रॉब्लेम सॉल झालाय म्हणून.
हम्.
हम्. म? हॅलो.
हा बोला की.
हजार रुपये दिलो नाही परवाच्या हुती ती कॅश. तू ऑनलाईन मारलीस, मी काल ऑनलाईन सगळं संपवून आलोय, माझ्या पाशी ऑनलाईनच आहेत कॅश नाही काही. हॅलो हां बोला मीच ऑनलाईन काल रमेश भाऊजीना फोन केलता ऑनलाईन आहे ती कॅश काढून द्या नाही म्हटलीत. विजय भाऊजीला फोन केला, विजय भाऊजी पण नाही म्हणलेत. हॅलो
हा बोला की.
हम ते ऑनलाईन पेमेंट काढायचय ओ कॅश पाहिजे.
हा हा, तुमच्या तिथं ग्राहक सेवा केंद्र तेन असं काय नाही का?
हाय
म तिथं काढायचं.
हां इथ शेजारच्या गावात हाय आमच्या गावात नाही हम्. आणि पन्नास रुपये घेत्यात हजार रुपयेला.
होय आवो नाही मग परवडत, म ए टी एम हाय ना ए टी एम नच काढायच डायरेक्ट.
हा तसं मग ते परवडतंय.
ते फायदाच करून घेतेत की मग?
मग तेच परवडतय, मग हित एक बीशीतल पोरग हाय तेची बिशी हाय त्यो देतोय काढून लागलं तर
हम्म.
परवाच घेतली होती मग आता सारखं सारखं कुटला दिल?
हं बिशी भरताईसा? हां हां.
हम्म. त्यांच्या.
हां हां.
हम्म. न, बचत गट आहेत.
बचत गटाला पण हे करतायसा?
दिदीच आणि आईंचा हाय.
हाय वे हा.
माझं आधार कार्ड नव्हतो व इथलं म्हणून काढलं.
हा हा आमच्या पण गावात हायत बचतगट ते.
हम्म, आता फुटा आलाय झालंय पाच वर्ष. पाचवा वर्ष चालू आय. नाय याचं काय. आ? बघा ती पिन बारकी हॅलो.
हा बोला की मीटिंग तेन सारखं असते अव आमच्या इथं.
आमच्या हित नाय बाय एवढ्या मिटिंग बटिंग काय सारख्या नसत्यात सोडा त्यातल्या त्यात असत्यात कधी कधी. पण बायकांच्या वेळेनुसार काढत्या बायका.
हा हा.
हम्म, मग काय अध्यक्ष आय तीच पैशा बिश भरायला जातीया. या सगळ्या वेहिका म्हणून मी एकदा वर्षातन तिला पैसे देत्यात वाढून.
हो किती शंभर रुपये का दोनशे भरत्यात आत महिन्याला?
शंभर शंभर दोघींचा दोनशे.
हा हा.
अस भरत्यात.
हा हा.
झाला आता चार संपून साडेचार वर्ष झाल.
हा ते काय शंभर शंभर भरलेलं आपल्या खात्याला जमा होते सोडा.
ते काय येतय हम्म.
हा. आवाज अडकायलाय बघा ताई.
हा हॅलो हा बोला की.
हा ते नंतर आपण हे पण घेऊ शकतोय ना त्यावर काय म्हणायच ते?
हम्म, काय येते की बचत गटातर्फे हा कर्ज कर्ज.
कर्ज कर्ज व्याज कमी बसतय याला.
तुला कुठ राहिल्यागत वाटतय? वरण वरनच लावलय सगळं. नाय ना?
काय ग?
हम्म, काय मेहंदी लावायल्या व आत्तीना जरा.
हा हा.
ते शम्पू टाईप नसते का? ते.
हा आस घ्या.
हा ति लावयले कुठली निशा निशा शाम हिच्यामध्ये आले की पहिल इंडी का होते.
हम्म.
न्हाय आत ते पहिल्यांदा लावायले आता बघूया की.
ते म्हण आग उठत्या काय काय हुतय म्हणत्यात बाय.
हा हा आता नाय लगेच एक तासाभरात धुवायचं.
हम्म, ते लगेच होत्या ना शाबूची खरं. बाबा. इतका मोठा. ए मगाशीच म्हणती ती मला फणस गर खाऊ गर खाऊ वाटालय. फनसाची म्हणजे अ भाजी खाऊ वाटाल्या, हॅलो.
हां बोला की.
हा बोला.
कुणाला खाऊ वाटालय फणस.
हम् दीदीला, डोळ लागल्यात. ते फणसाचे. ह फणस खाऊ वाटालय फणसाची भाजी करत्यात नई आमच्या इकडं. होय कच्च्या फणसाची ती दीदीला आवडत्या लई.
हा हा.
हम्म ते चांगली लागत्या म्हणत्या मी काय खा खाल्लेली नाही कधी.
आवो ते फणसाच आहे ना कच्च फणस असतय ना तेच कुरकुरे करत्यात म्हण ओ.
होय हित करत्याच की. हम्म, ते काढायचं अस सगळं आणि त्यातली बी काढायची. स्वच्छ धुत्यात धुत्यात त्याला नाही वाटत धूत आणि ते
हा. हा तळून ते तळताना पण जरा काहीतरी मिठाच पाणी करून घालायचं त्या तेलात, म्हणजे तेल खारं होतंय.
नाही तस काही नाही तळून घेतल्यावर नंतर त्याला क नाही तेल मीठ लावून अस ते